हॅलो हा नमस्कार तय आवाज उेतठो मझ
येतो येतोय
हा काय चाललंय तुमचं
काही नाही चाललंय का म्हटलं
हा हा हा
मग फारच तेच करायच
हम्म चहा वगैरे झाला का
नाही नाही अजून साडेतीन वाजलेत मी अजून जेवली पण नाही. हा नाश्ता लेट झाला ना हा आ ताच्यामुळे जेवण पण नाही
हा हा भरपूर म्हणजे निवांत साडेतीन झाली ना साडेतीन
हो हो हो खूप वेळ झाला
हा हा हा
बाकी काय म्हणत कशा आहेत तुम्ही कशा आहे
काही नाही आमचं चाललंय रुटीन व्यवस्थित आता सध्या सुट्टी होती तर गेलो होतो फिरायला
हो का
हम्म ते तर मुल मझ म्हणजे मुलीच माझ्या चाललं होत की ह्याला जायचं बेंगलोर ला जायचं ते बघायचं मुला मुलांच कस डिस्कशन होत ना सुटीत कोण कुठे जाणार आहे कोण कुठ कुठे जाणार आहे म ते म्हणले बंगलोरला जायचं ठरलं मग म्हणलं चला जाऊया सगळ्यांना सुट्टी का म्हटलं हम्म मग गेलो होतो पाच-सहा दिवस गेलो होतो तिकडे मग
हो का काय काय आहे मग तिकडे बघण्यासारखं मग
तिकडे भरपूर आहे आता जाताना आम्ही उतरलो बेंगलोरमध्येच पुणे टू बेंगलोर असं होतं मग तिकडनं बेंगलोरमध्ये अ ते आतमध्ये सिटीमध्ये फिरलो सिटीमध्ये तस बघायला गेलं तर जास्त काय असं म्हणजे हे नाही ते काय आयटी सेक्टर आयटी असल्यामुळे तिथे कंपन्या वगैरे नाही का ते जास्त आहे आणि ट्राफिक जास्त ते खूप सिटीमध्ये हा मग तिथे जास्त काय बघितलं नाही मग तिथून पुढे मैसूर जवळ आहे ना तिथन हा मैसूर मैसुरमध्ये म्हणजे त्या दिवशी तिथे उतरलो होतो तिथून डायरेक्ट मैसूरला गेलो दोन-तीन तास फिरलो तिथे तिथून पुढे निघालो मग मैसूरमध्ये किस तिथन जवळपास तरी लागतात चार चार एक तास लागतात बेंगलोरपसून
हा हा
हम्म मग तिथे भरपूर होत बघायला मैसूरमध्ये एक वृंदावन गार्डन म्हणून होत
हा हा
नाही का मोठ फाउंटन बाहेर त्याच्यानंतर जुने राजे महाराजेच्या काळातले जस ह्य असतात महाल टाईप तस होतं आणि गार्डन मध्ये ते आपलं असं वेगवेगळ्या प्रकारचे असे अ पाणी वाहणार अस त्यांनी ते बनवलं होतं नाही का कृत्रिम तलावटाईप अस ते त्यानंतर काय तिथे ते ह्याच संध्याकाळी ह्याच म्युझिकल शो म ते वॉटर म्युझिकल शो हा तसं ते त्या पाण्यावरती म्युझिक चालून ते पाणी हे कारणजे हे करणार हा
ह ह
ते बघायसाठी मुलं म्हणजे मुलीला माझ्या ते बघायचं होतं खास त्याच्यासाठी आम्ही रात्रीपर्यंत तिथेच थांबलो
होय, हा हा.
टाईम पण संध्याकाळी असतो.
हो.
म तिथे काय? तिथे एक दिवस राहिलो.
हो.
इकडच्या सारखं जेवण मिळत नाही. तिथे जास्त बऱ्यापैकी. हा, बऱ्यापैकी नॉनव्हेजच होत. कुठं म्हणजे गेल तरी - बऱ्यापैकी नॉनव्हेजच मिळायच किंवा मग जास्तीत-जास्त ते - आपलं इडली वगैरे तेच.
भाताचा प्रकार वेगळा. ते गोड भात, आणि काय-काय प्रकार. हम्म. म त्यामुळे तिथे काय एक दिवस तिथे राहिलो, परत तिथून पुढे ह्याला गेलो, उटीला.
हं -
तिथन जवळ आहे ना, उटी पण? जवळ म्हणजे, तरी पण आठ-नऊ तास, आठ-नऊ तास लागतात. तिथून सुद्धा म्हैसूर बस आम्ही ते ट्रॅव्हल्सच बुक केलं होत.
पॅकेज बुक केलं होतं, त्याच्या थ्रू गेलो होतो, यांच्याकडन एकदा त्यांनी गाडी दिली होती, आणि एक गाईड दि गाईड दिला होता एक. आणि गाडी दिली होती. मग ते सगळं फिरवायचे तिथं, आपण कसं आपण गेल्यानंतर आपल्याला एवढी माहिती नस
हो हो आम्ही पण, हो आम्ही पण गेलेलो, तेव्हा तसंच केलेल आम्ही.
हा ना, ते कसं त्यांना माहित नसतं. ते बरोबर त्या स्पॉटला नेऊन आपल्याला फिरवतात. मते त्यांचे म्हणजे गाईड देता. म त्यानेच वर बा तिथं दाखवलं सगळं म्हैसूर मध्ये - आणि तिथून मग ह्याला नेलं, उटीला.
हम्म हम्म.
हम्म, उटीमध्ये म्हणजे असं होतं की, खाली एकदम वातावरण गरम. मैसूर मध्ये एकदम टेंपरेचर पस्तीस. पस्तीस-चाळीस असं होत, आणि वर उटीला गेल्या वरती होत. ते म्हणजे दिवसा पण लोक स्वेटर घालत होते, तिथं.
होय. उंचा वरती असल्यामुळे.
हा, उंचावरती, आणि रस्ता पण म्हणजे निम्म्याच्या वर रस्ता सगळा असा घाटांचा होता. घाटच सगळे. हा, म ते घाटामुळे ते थोडं मुलीला जरा त्रास झाला घाटांचा.
होय का?
हम्म हम्म. ती सवय नसते ना, एवढं एवढं आन
ते घाटामध्ये, हा वळणवळण घेत जाते ना गाडी.
हा, वळणा-वळणा मुळे ते अ जरा जास्तच तिला हे झालं. त्रास झाला. मग ते जिथे आठ तास लागायचे होते, तिथे जवळपास आम्ही दहा साडे दहा तास लागले पोहोचायला, वरती. थांबत, थांबत, थांबत, थांबत.
हा हा.
आणि ते तिथे मेन म्हणजे काय की रस्त्याने जाताना,? ूर्ण घाटामध्ये ती निलगिरी ची झाड लावलेली, मोठे मोठे उंच निलगिरीची झाड.
हा.
हम्म त्यामुळे सगळ्या घाटामध्ये ते निलगिरीचा वास असतो, कंटिन्यू.
ह ह.
हम्म छान वाटत होतं, म्हणजे एकदम गार पण, आणि ते पूर्ण निलगिरीचा वास. पूर्ण घाटामध्ये मस्त वाटत होत, हम्म. मग ते काय वरती गेल तिथे पण, तिथे मग वरती उटी मध्ये पोहोच ल्यावर आत म्हणजे तिथे गावामध्ये किंवा त्या उटीच्या आजूबाजूला स्पॉट आहेत भरपूर असे फिरायसारखे मग तिथे ते रोज गार्डन म्हणून एक होत म्हणजे वेग सगळ्या प्रकारचे गुलाब गुलाबाने आणि म्हणजे फक्त गुलाब पूर्ण त्या ह्याच्यामध्ये गार्डन मध्ये
वेगवेगळ्या कलरची का?
सगळे वेगवेगळ्या कलरची होती म्हणजे सगळेच कलर जवळपास. हम्म आणि खूप खूप छान वाट त होत आणि म्हणजे एवढं सगळं रंगबिरंगी दिसत होत गेल्यावर तिथे आणि लांब लांबपर्यंत सगळे गुलाबच गुलाब. हम्म मग ते मस्त वाटत होते. ते मस्त फोटो काढले तिथे सगळ्यांनी एन्जॉय केला मस्त
किती दिवसासाठी गेलेला तुम्ही मग.
आम्ही तरी सगळे मिळून पाच पाच दिवस गेलो होतो. पाच दिवसाची होती मग सहाव्या दिवशी आलो परत.
हा हा हा.
हा मग परत यायला परत तेच बेंगलोर पर्यंत परत मागे प्रवास तसच हम्म.
मग किती घेतले तुमचे एकेकाचे मग?
अ ते पॅकेज म्हणजे होत ना पॅकेज मध्ये होत तरी ते गेलं साठच्या आसपास गेलं पूर्ण पॅकेज.
किती जणांचा.
अ पाच जण होतो आम्ही.
म्हणजे प्रत्येकी साठ का पाच जणांचे.
नाही नाही सगळ्यां मिळून कारण आम्ही म्हणजे ट्रॅव्हलिंग आमच आम्ही म्हणजे हे केलं होत ना तिकीट वगैरे आम्ही काढले होते म्हणजे प्लेनचं तिकीट दोन्ही कडचे आम्ही आमचे काढले होते आणि फक्त तर तिथे तिथून म्हणजे बँगलोरपासून फिरून सगळं परत मँंगलोरला सोडून देणं आणि हॉटेलचे स्टे जिथं जिथं हॉटेलला स्टे केले असतील सगळे असं सगळं मिळून ते होत पॅकेज.
म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च तुम्ही केला आणि बाकी
नाही नाही ट्रॅव्हलिंग म्हणजे फक्त तिथपर्यंत पोहचेपर्यंत बंगलोर पर्यंत त्याच्या पुुढे जेवढं फिरवणार होतेच सगळं गाडी वगैरे सगळं त्यांचं पेट्रोल राहणं त्यांचं खाणं त्यांचं म्हणजे तिथून सगळं पुढं त्यांचं होतं तिथून तिथपर्यंतच
हा पण ते छान वाटलं म्हणजे वसूल झाल्यासारखे वाटलं पैसे
हा.
हा. आणि मेन मुलांनी पण एन्जॉय केला, त्याच्यामुळे आपलं चला ट्र्रीपचे म्हणजे नाही का गेलं त्याच हे झालं. सार्थक झालं म्हणायच.
होय होय बरोबर.
ह परत काय वर्षभर मग कुठे हाल ता येत नाही एकदा सगळ्यांचे सुरू झाले रुटीन नाही आम्ही गेलो होतो ऑक्टोबरच्या आसपास गेलो होतो. हा ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या लागतात ना.
हा हा तेव्हा.
हा दिवाळी झाल्यानंतर त्यावेळी गेलो होतो. ह पण म्हणजे वातावरण छान होतं इकडे तसं थंडी असते ना त्यावेळी तिकडे गरम वाटलं आणि तीला फक्त थंड होत
हो
हम्म पण छान वाटलं आता असं वाटतं वर्षातनं एक ट्र्रीप काढायला पाहिजे अशी
हो ना काढायच पाहिजे तर तेवढंच चेंज रुटीन चेंज थोडंसं बरं वाटतं ना थोडं
हा सगळ्यांनाच बरं वाटतं रुटीन थोडंसं चेंज झालं रोजच्या हेच्यातन वेगळं काहीतरी कारण वर्षभर सगळेच थकलेले असतात कहाणी
हो
एकदा सगळ्यांच सुरु झालं की परत कुठे हालता येत नाही जेवढ्या सुट्ट्या एक मेची सुट्टी आणि एक दिवाळीची सुट्टी तेवढ्या दोनच ह्याच्यामध्ये कुठे जाऊ शकतो
ह
हम आणि मेची सुट्टी ती मामाच्या गावाला जायसाठी फिक्स केलेली असती त्यामुळे ते काय आणि मु लांना जायचंच असत जरी दुसरीकड कुठ आवडल तरी त्यांचं असतं की तिथं जायचं
सगळे मुलं मुलं एकत्र येतात
हा सगळे भाऊ बहीण एकत्र येतात ना आणि मोकळं तिथं खेळायला कोणी रागवायला नसतं
हो मुलाना त्यामूळ छान वाटत
हम्म चालेल मॅडम हम्म चालेल करते मी थँक यू ओके
बोल